हॅलो, हा-हा आवाज येतोय का?
हा येत-येत, हम्म, बाकी काय करताय मग.
काय नाही, बसलेले जरा असं भाजी नीट करत, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. मेथीची पेंडी माहिती तेका तुम्हाला, मी चाळीस, पन्नास रुपयाला घेऊन आले आज.
हो, भरपूर म्हणजे महाग झाले. पेंडी म्हणजे मेथी, पालेभाज्या जास्त महागाय आहेत.
महाग झालेत, आणि माझ्या मुलांना मेथीची भाजीच पाहिजेच होती, त्याच्यामुळ कमी करून द्या म्हंटलं, नाही बोलले भाजप खूप महाग आहेत, पाऊस वगैरे नाहीये, म्हण ते घ्यायचं असलं तर घ्या नाही तर राहू दे सरळ बोलतात. ती लोक, हा.
आठवड्यात घेतली, त्यावेळेस तीस रुपयाेची आणली असेल मी, आता महाग झालेत भरपूर.
हो भरपूर महाग झाली, पाल्याभाज्या खायची सोयच नाही राहिलेली.
नाही-नाही
तरी, तरी सुद्धा मुलांना पाहिजे असलं की अनावच लागतय ना किती जरी महाग असलं तर.
तस ना पालेभाज्या कस शरीरासाठी चांगल्या असतात.
चांगल्याच असतात होय, मग किती पण मग होऊ दे, हम्म. ऐक, हा, ऐका ना मला जरा अशा साड्या खरेदी करायच्या होत्या, तुमच्या इथं साड्या छान भेटतात का?
हो भेटतात की.
हा म्हणजे कशा टाईप मध्ये म्हणजे, पार्टीवेअर, कि असं काट पधर. च्या कि रेग्युलर युज चा.
डेलीवेअर पाहिजे असतील डेलीवेअर, पार्टीवेअर पाहिजे असतील पार्टीवेअर, आपण मग का पदर, म्हणजे आपण लग्न बसता वगैरे. साठी पण पाहिजे असलेल्या अशा पण भेटतात.
हा-हा मला पार्टीवेअर घ्यायचेय दोन, तीन साड्या. डेली यूज साठी पण घ्यायच्या दोन, तीन आणि काट पदार दोन, तीन असताव्या म्हणून घ्यायचेत. मग मी ऐकलेलं आहे ना. तुमच्या इथं साड्या खूप छान भेटतात व्हरायटी वगैरे असते डिझाईन कलर वगैरे फ्रेश असतात
हो भरपूर म्हणजे चांगलंय म्हणजे आमच्या इथं कसं आहे म्हणजे एक मिल आहे तिथं आमच्या जवळच आहे तिथं म्हणजे कसं अ पन्नास टक्के डिस्काउंट असं आहे
पन्नास टक्के डिस्काउंट आहे वा छान आहे कि मग
हा मग त्याच्यानंतर मग आपण साड्या आपल्याला म्हणजे कसे आपल्या बजेट मध्ये बघायचे असले तर आपण बघू शकतो म्हणजे आपल्या म्हणजे आपल्याला परवडेल अशा साड्या भेटतात तिथे म्हणजे काठ पदर म्हणा म्हणजे किमतीच्या मानान अशा साड्या आहेत
हा पन्नास टक्के डिस्काउंट म्हणजे छानच आहे ना
हो हो हो
आणि आपण समजा असं नाही ना त्यांचं की बाबा अ असं भरपूर साड्या घ्या तेव्हा डिस्काउंट असं काही नाहीये ना आप पण दोन-तीन साड्या घेतल्या तरी डिस्काउंट देतात ना ते
प्रत्येक साडीवर आता पन्नास टक्के डिस्काउंट आहे आता आम्ही तिथूनच घेतोय साडी
हम्म हम् हम् हम् आमच्या इथ कसं हा हा सगळ्यांना मिळून घेत असेल ना साड्या आणि तस छान वाटतं ना सगळ्यांना मिळून घ्यायला हम्म
आता म्हणजे मध्ये आता गावी जायच्या आधी आमची यात्रा वगैरे होती ना तर यात त्रेसाठी मग आमच्या सासूबाईंना, त्यांच्या जाऊंना परत आमच्या मम्मीला मला
सगळ्यांना म्हणजे असं एकत्रच साड्या घेतल्या होत्या कलांजली आता ह्याच्या ट्रेंडिंग मध्ये नाही का कलांजली पैठणी
त्यांनी अच्छा हा हा हा कितीला कितीला मिळते ती ती साडी
ती सतराशेची साडी आहे ती, साडेसातशे रुपयेला भेटली आम्हाला.
अरे किती छान आहे मग, त्याचा रेट आमच्या इथं तर भर पुर हाय बाराशेच्या पुढंच आहेत त्या साड्या आणि कमी रेट म्हणजे असं, काय म्हणतात ते, डिस्काउंट वगैरेच असलं काहीच प्रकार नाही.
आमच्या हिकडं म्हणजे प्रत्येक साडीवर तुम्हाला डिस्काउंट भेटतोय, आता डेली वेअर साठी पण भरपूर डिस्काउंट आहे.
छान आहे ना, तुमच्या साड्या पण छान असतात, मी बघते ना नेहमी, मला खूप आवडतात तुमच्या साड्या. विचारेन विचारेन म्हणत होते, कधी विचारेन हेंना ते आज जुळून आलं बघा. म्हणून मी म्हणते, तुमच्यासारख्या साड्या मला पाहिजेत.
हो म्हणजे, साडी तिकडं म्हणजे घेतलं तर परवडत म्हणजे कस म्हणजे महाग लागत नाही जास्त
हा
म्हणजे किमतीच्या मानान त्या असतात साड्या तशा.
हा हा, कलर फ्रेश असतात ना, कलर फ्रेश असतात.
हो कलर फ्रेश असतात, आता कलांजली आम्ही घेतली ना, तिघींना घेतली आमच्या मम्मीला सासु बाईंना एक.
होय हा हा.
ते घेतलं तर ते ते ब्लाउज वर आरी वर्क तेन असतय ना कलांजलीच्या.
अच्छा हा हा.
हम्म ते आरीवर्क साठीच भरपूर पैसे जातात ते.
हम्म हम्म
हम्म आणि कलांजली कशा भरपूर म्हणजे घील तशा आहेत ना तशा डिझाईन तेन.
कलांजली का?
हो,
त्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत ना आता.
होय भरपूर म्हणजे ते ब्लाऊजऽ ते आरी वर्क असल्यामुळे ते ट्रेंडिंगला जास्त पडतय साडी.
की छान पण वाटतंय नाही?
होय होय. परत आपल्या काटपदरमध्येऽ पण आपण भरपूर म्हणजे व्हरायटी आहेत, कागपदरमध्ये, सिल्कमध्ये म्हणा. काठ पदर म्हणजे सिल्कमध्ये कशी, अंगावर आपण चापुन चोपुन म्हणजे, आपल्या अंगावर बसऽ ते साडी चापून- चोपून. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,